ऊ बोला ना झालं का जेवण?
हा जेवण आत्ताच केलं, आज गंज दोन टाईम जेवण केलं.
हा स कहून.
आवो सकाळी पोराला करून दिली भाजी पोळी, मग त्याच्या डब्यातली जरशी ऊरली होती.
हा का?
अन मंग दोन तीन पोळ्या व्हत्या मग दोघां ना थोडं, थोडं खाऊन घेतलं. आणि मंग भिडली कपडे धुवायला मं किती मोठे कपडे धुतले येड्यावानी. मग कपडे धुतले न ऊजून नंतर स्वयंपाक केला ऊजून गरम, गरम खाऊन घेतले.
गरम, गरम खाल्ल का?
हा मग आता काय पाण्या पावसाचं काय करावं मग.
थंड थुंड नाही खाल का काई?
नाही, नाही लगे इकडं झाल आन लगे इकडं खाल्लं.
हम्म.
मग काय नाही आता आवरलं अन टेकलो आता मग. त आता म्हणलं हे काम तरी करा आपलं त्याच्यातही असं काम होऊ राहिल.
हा काहींना, काही कराचं लागतन हो.
ह ना आजू कायचे रोपा टाकले हे?
काय बाई काही नाही आता सध्या अस याच नुसत गोबीचाच रोप टाकतो आपण घरी.
हाव का.
घ्यायला नाही पुरवडतो भाव राहतो नाही राहात.
किती पैसे लागले होते त्या वर्षी आमचे दहा, वीस हजार रुपये रोपात गेलते.
मग त्याला भाव नाही राहात कही नाही राहात टायमावर.
नाही, नाहीत या आनायलाच नाही परवडत. आम्ही अगदा काकडीचं बी आणलं बर का
हम्म.
काकडीचं आणलं बाई अन रोप डायरेक्ट रोपच आणलं काकडी तिकडून. आणि आणलं आणि ते मस्तलंगे लावून. त्याचे आहे न ते डायरेक्ट घोंड पडले खाली असं. आण गाडी बसूनच ते ना डायरेक्ट काढडीचाशी बारीक, बारीक, बारीक, बारीक होऊन जागीच तिचा तुकडा पाडला तिटुन.
अव भाऊ नि राहत आणि त्याच्यात आपल्या मालाला भाव आहे का?
हा मलाला कोण देऊन राहील भाव आपल्या.
मग आता ही गोबी गंज लावायची आता पुढे आणल्या, टाकल्या. खत आणलं, खत टाकलं अजून फववरणी हायचे, खत हायचे अन काय येत, काय जातं.
त्याच सांगताच येत नाही.
मग...
पुढं काय होतं आणि काय नाही.
लई टेन्शन ये काय ये पण ते नाही म्हणू कही, कही नाही म्हणून चालू ठेवा लागत. नाही म्हणून काही न काही चालू ठेवाव लागत.
नाही ना बरं आहे ना पण कसा भी हात चालू राहतो अहो काय करत्या. सोपं कोणतं आहे आता एक करु राहिलो आपण ये तरी सोपं आहे का सांगा बरं? मग सार रात झोप नाही आनखिन. कवा मये झाले पाहिजे अन मये झाले पाहिजे.
मग आयत कोण देत आपल्याला.
ये ना फोन उचलला पाहिजे तिने त्यांच्याकुन झालं पाहिजे, नेटचा प्रॉब्लेम नसला पाहिजे.
सारच हे त्याच्यात बियल्यांची काय मागे साडेतीनशेच बॅलन्स मारा तेव्हा चालत ते.
मग तेच ना बंद पडत बाई नाही, नाही तेवढ्यासाठी रिचार्ज टाकावं लागलं.
बॅलन्स चे भाव किती वाढले.
म तेच ना सगळ्याच गोष्
अन घरात अ दोन दोन, तीन तीन फोन अ
बाई लईच अवघड होयेल, आओ ह्यो गॅस बी कुठं भेठू राहिला वो?
गॅस अ भेटांन नही, गॅसचे काय भाव वाढेल?
सगळ्याच गोष्टीचे लगी तेल वाढन, गॅसचे भाव वाढे.
दैनंदिन जीवनामध्ये जसं काही फोन येहे एक हे झालं साधन.
हाऊ बई खायला नसल चालल, पण फोन लागतो लगी
म. त्याच्यात बॅट
ह् मग आणि त्याने पोरांचे अभ्यास कशे होतील? सांगा तुम्ही. फोन नसल्यावर आता पोरायला सुद्धा अ फोनवरच अभ्यास ये सगळा.
मग ते चे ना, नही फोन मदि वेळ, त मंग देत्या कशाला अभ्यास ते बी?
तेस ना लगी संध्याकाळी आलं कुठं नही आलं दे फोन, ते पाहत पाहत बी असलं ना लगे दे फोन, पहिले लगे आता अभ्यास येयेले, दे फोन.
पोरायचं तसंचं ये.
काय करावं आता, काय-काय आणि बॅलेन्स नसल्यावर मग अभ्यास कराचच नही का?
म बॅलन्स नसल्यावर टाकावाच लागतो त्यांच्यासाठी.
तासास लागू राहील लगी एक दिवस जमान नही लगी.
आपलं होतं पण, त्यांचं नही होत ना.
नाही होत बई, लईच अवघड होऊन जायेल, ले.
मग आपलं काय नसल असलं काय, आपल्याला काय फोन होते, का काय होतं?
तव्हा काय बाई किती दिवस पाठी लसन होती आपल्याला.
पुसलं का चाललं
हां हां त्या रबर घ्या जा संग. फरशी पुुसाला वल्ले करून, एका डबीत वल्ले करून न्यायचे
ते रब्र रेये नहीत मग ते हे डेस्टर बनाच.
हां ना मग हां कपडे याचं, कपड्याचं शिवून
हां ते बी किती मोठे घातले का, शिवले का, दाखीलं याला दाखाचं, त्याला दाखाचं. या सर या सरच पिरेड झा का, दुसऱ्या सरचं पिरेडला पुसून दखील.
हं ह्हणं. हं हॊ बाई, पण मज्जा येत होती वो पण
त्या शाळेमदी.
तवाच्या तवाच्या शाळेलाच छान वाटत होतं.
मग अन बोरं खायला गेलो ना, आम्ही तर काय करायचो बाई आम्ही चौघी पाच जणी होतो बरं का.
अं?
बोरं खायला जायचो शाळेमदी बोरं खायला गेलो का, अं ज-समजा ती एक ते दोन सुट्टी नव्हती का? त्या सुट्टीत बोरं खायला गेलो, अं पोरी वो कुडय आ सं म्हणेज लगे आम्हाला अडीच वाजायचे शाळेत जाऊस तोर आम्ही सांगत नव्हतो बोर खायला गेलो, आमची टोळी राही. अं पोरीं कूठ गेल, सर आज ईच्या घरी पाहूनि आलती ना, मग तिची मम्मी श लामच्या शेतात सरला शेत बी माहिती होईल होते तवाच्या, लांबच्या शेतात होती ना, बोला हां बरं र असतं का? तिसऱ्या दिवशी तिसरंच का, नही सर ती चावी नव्हती ना, मंग जेवायला जायचं होतं घरी मंग ती चावी आणांला गेलतो सारे सरं हासांयचे चौथ्या दिवशी जरं कारयंच झालं सांगा तरं त्यां दिवशी छडीच रही मंग आम्हांला असां टाईम नाहीं म्हणूंन असां टाईम नाहीं म्हणूंन जातं त्यांना समजतं नव्हतं
हे दिवसं चांगले होते बाई हे दिवसं नको बाई हे लई तांण आहे हे लई तांण आहे.
हम्मं
सांरा धाक चौकूंन धाक
आंव आंता तरी समजा अक्षरं अभ्यांस त्यांच्यावर अभ्यांस त्यांच्यावर अभ्यांस केलां कां झोपूंन जातं तो धकूंन जातो तो कशांवर बी अभ्यांस केलां कां एकां वहीत सारे विषय एकां विषय एकांक सारे वि विषय आणि असे कायं बुंट नी स्सोकस येडीयांड शिल्पर घातली कां चाललो शाळांत
फुलांबी ते हे चिदांचिदां निघायंच्या त्यां गुंड्या
हां सिल्पर घातली कां चाललो शाळां आणि ती पिशीर आहे.
यां बाई नाहीं ती माकतां कां कित नाही कां हां मक्कां टाकीत होत्यां पिशव्यां राहिलं
नाहीं तरं मंग लगेच मागूंन मांगून आठवी नवी दाहवी गेलां कां पॅडवर चालंल दोन चार वह्या घेतल्यां कां चाललं. ती वडणी वडणीचे वडणी यां अंगाच्या खांली पडूंन नाहीं द्यांयच्या ते पिना करायच्यां-
होयं हां पिना राहांच्या बाई तीनं आंता कंपल्सरी राहतांत की तीनं पीनत लां
हम्मं आणि ते मटरेल घ्यांयची ते शिवाची असशे कायं नव्हते कां अम्ब्रेला घ्यां आणि नाचेला घ्यां आणि हे घ्यां.
कांयचे नां कपडे बी नाहीं सुईची
आणि ते शाळेचा ड्रेस जरं फांटला तरं चार एक शिवायंचा. दोन दोन तीनं तीनं वर्षी एक ड्रेस घालायंचा.
तुंम्हां मलां सांगू कां पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी कधीं आलीं नां
त्यांला नेट असायची बरं कां. नीळ टाकांची इस्त्री करायंची मंग
कराची तांब्यात इसंतू टाकांयचा आणं ते हां सासिनं धरूंन आणि तशी इस्त्री करायंची.
मंग किती भारी राहायचं पणं मंग लगे पोरी अशा पोरी नावाचं दिषट झालीं या सरं नां सांगास. पंधरा ऑगस्टला ड्रेस घेतला पाहिजे बरं कां सव्वीस जानेवारी तरं असं कसं त्यांला चांगलं जरं शिकीव कोणं नाहीं तरं..... नाहींत. लीकडं न्यायंच असलं कुंडू उधडलं तरं शिवाचं सावाचं.
नां ओ... किती सेकंद झांंले देवं मांय कोणतं सेकंद दाखंवत नाहीं.
सात.
होवं कां मांकडूंन तरं कांहीं नाहीं दाकी नां.
आंता बुंट स्वास
लई इचांरूस नकां दोन दोन जोड सहा सहा शेरूं पांला तुम्हांला सहा सहाशे रुपयाची एक एक बुंटाचा जोड आहे
सहा शे नाहीं तो यांचा कोणंता स्पोर्टचां हे तो बे नाहीं तो संभाजीनगरं वरूंन आणलीय तरं दीड हजारांचा बुंटाचा जोड आंणून दिले मां मामानं फुटबॉलचा तरं अजूंन खेळूंन राहिला भाऊ. भाऊंच्या एकदाचं दोनदां घातलं तरं भाऊचं बुंट्ट नवाचं पडेल घरांत. कांल कोणतां बूंट नव्हतां तरं आठशे रुपयांचा बूंट आणंला आंता. कालश आं आहे. तूं इकं भारणांर इडं तीनशे रुपया रोजान तांणतो आम्हीं.
हम्मं तेचे ह्या नांव मंग
पोरां नां आठशे रुपयाचं बूंट आणंला आंता. त्यांला किती पैसे लागतं आहेत. आम्हीं दोन दिवसं दोन अडीच दिवसं कामांला होते तेवा ते पैसे भेटत्या
हां नां
मं बांप पेर तो लोकांची वांवर आणि मंग कसं शिक्षणं करां कायं करां. सोपं नाहीं हो.. शनिवारी वगळे कपडे रविवारी वगळे कपडे.
इचांरू चं नकां बाई कपड्यांचण याचंच त्याचंच अशी, बॅग तशी पाठीवर घेतली तशी वाकाते पोरं खाली.
मंग
आणि त्यांनाचं असे कोबडे होऊ राहिले माहितीय कां पोरं असे सरळं चालूं नाहीं राहिल त्यां नां.
आणि बुध बुधवार आंला कां नवे कपडे रे यखांदा नवां ड्रेस असलां तओच घांलून जाई मटकेला आणि मटंक त्यां ड्रेसला मटंका.
आंह हां हां हां...
अं.. यां सोबतं मंग असं वाटतं होटो ड्रेस. बाई त्यां ड्रेस वरं मस्तं पैकी बांगडी नाहीं. गोवटं नाहीं तरं घड्याळं घातली कां झालं. तेवढ्यांतच मटकेल पणां जरशी,
आवतावं ते बांडा विलेज येतं होतो गाड्यांचं नव्हतं एवढं. पणं बांगड्या लाई लागतं होत्यां. हातां बरबर बांगड्यां लागतं होतांवा.
ड्रेस वरं मॅचिंग मागलां यां खंदा जरं भारी आलांत तूं दोन रेस घालवांला. लगी पूरीलांखकीन मटांत छान ड्रेस घातंला कोना गातला. घेतलं पां मां मामाांनी घेतलां कांहीं मावशीने घांतला कांहीं आमबन्याने घेतला कां डेरेस, घरी कपडे घेतं होते कायं तवां,
नां घरी कायंची मं पाहुणेरांवळचीच येतं होती.
पणं तो किती आनंद होतो तो.
मनं खुशीलांय म्हणजे लई वेगळंच होतं की.
तो आनंद असां घालणांर नां नां आंता जरं लग्नं निघललं नाहीं नाहीं त्यां लग्नांत मी हां ड्रेस घालणांर नाहीं बरं डबल मलां दुसरां ड्रेस लागतो. नाहीं नाहीं मलां त्यां लग्नांत ती सांडी मी घालणांर नाहीं नवीन सांडी लागतं ते नवीन नंघालेलांयची.
निली अरं घे तंच बघेता सरं आपणं बी प मंग पहिले दिवसं कांहीं काढले नां आपणं तरी आपणं सहणं करतो कां
आपल्यां कोणी होतं नाहीं नां.
तेचं तं मंग आवलेडी कसं सहंन करतीन मंग
कोणीच हेंच करीत नाहीं आंता अजूंन. तुमचे दोन्ही लोकं असे जसे म्हणले तसे कपडेालीत त्यां पणं त्यांचच लिक घालीत नाहीं नां बाई.
कश्यां नि मंग
ते तरी समजां परिस्थितीची समजां जाणीव त्यांना
हा पण पाहिजेज ओ ललेकराला करायला बी तोशीक नाहीताला कि जे म्हणलं त गेलं ना. ते बी लई, काम देत्या मग
काय करत्या
का अवघड आहे बाई, बरं मी मी काय म्हणत होते तुमच्या साासऱ्याच बी चालू झालं.
काय?
ये फोनच.
झालं का चालू?
हा.
प त्याच्यावर बी.
हा करा म्हणे कोण बोला ना, त्याच्यावर मलाच बोलण.
बोला ते ज शि काय तरी नवीन स्टाईल मारु.
तुज आता काय आहे रात्री केला बाई या पोरान चालू हुती ना एक कॉल केलता म याच्या वरुन केलाता तर मंग.
घरातल्या घरातच बोला.
अ बोललो एक कॉल केलता.
आमी नाही बोलत का घरातल्या घरात.
ह का बाई पण आता. अ तुम्ही दोघी आहे बोलाला, माझ्या फोनवर कोण आहे बोलाला?
बाई पण घरातल्या घरात बी काय बोलाच तेच समजत न्
अ काय काय बोला बी पोराला ए रात्री तेला म्हणलं. का ग ताई काय करुन रायली तु? ते तर काही नाही. बाई बसली होती.
अओ काय बोलाव ना आम्हाला हा प्रश्न पडून राहिलो चढ बुरच होतं
मा त्याच्या लागल
ह.
नाही असं अवघड ए काय बोलात माणूस बोलात का त्या फोनवर.
हम्म.